हॅलो.
हम् ह ह लोक बोला ना
ह ते मधच कॉल येत होता ना म्हणतासा नला तर गेला कॉल म
हा जॉईन चालत मी
म्हणलं आता गेलं ज सगळं पांगलं म्हणलं. हम् काय चाललंय मग आजलच माझ्याच बाई बाहेर. काय परिव प्रॉबलेम.
माझ्याचं बाहेर म्हणे आज तुम्ही इकडं यला पाहिज.
म बाहेर रसून फ्रीकलेजून मही.
बाहेर राहता तुम्ही कसं स्याचे ना. बाळंतीण व्हएल ये, याच्यामुळे बाहेर निघत नई
मग पाहिले याया लागतं मग कसं पाहायला याल म्हणजे म्हणजे का तुम्हाला ह.. काल काय
असं काई बी नका बोलं जाऊ जुनं.. अहं न नाई ओ, मग आता तुम्... तुम्ही आम्हाला भेटायला यायला पाहिजे, का आमी तुम्हाला?
तुम्ही मला पाहायला यायचं आता
नई नई सो ज्यादा मोहातार झाल्यावर माणूस काय इतकंच करतंय काय?
मग... आता काय झालं, काय नाही ते तर पाहाला येसाल ना कमीत कमी, पोरगं झालं, की पोरगी झाली
नपर्ग पर्ग आत बले आपल्यानगत जा आता आई अस सुना सुनायला आव कालच मला आ
ह का म काय सांभाळणार. नाही का मा सभळून आता आम्हाला सांभाळलं पाहिज काय मी सांभाळा तुम्हाला.
तुम्ही आम्हाला सांभाळा मग आम्ही खऊ संभवू तुम्हाला.
हो का मग आम्ही त सून नाही राहिल तर लहानचे मोट इतके एवढ कस काय झाले. काय म्हायती म्हणजे, बिगर सामा... बिगर सांभाळायचे झाले की
आ.. तू म्हणते बाळातीन झालो आणिआमाला पाहा
मग... आता दुसरी ए काही दुसरी होऊ शकत नाई का काय हुं... लागात्या ना अजून तसं कसं तेवढ्यानं काय होऊ राहिलं, मग लागतं... बाई म सरपणाला लागत्या ना अजून मग आता जवर मशीन चालू ए
मशीन चालू ए का काय तुमचं? हु
र बंद देवाचं
का काय, हुं
देवानं... देवानं दिलेली मशीन चालू करून ठिव
दुसरे धंदेच नाही, काम धंदे सारेच बंद पडले आता, तेवढी मशीनच चालू ठेवायची
अन मळयातही काही काम नाई, पाऊस चालू ये हुं हुं, मग सगळे कामं बंद ए मग ते तरी करून घीऊ
हा... रहा झोपून मग जा
मग आता कामच नाई काही तर मग काय, काय करावं आता मग
देव... धर्म पाहायचे, काही देवं धर्म पाहायची, ते दिलं सोडून अन काय अं... बाई... मी फिरून आले आता तुम्ही चालत असला, तुम्ही म्हणता असला, मी चाला आपण जाऊ, तर मग जाऊ बा
अं... आम्ही तर कधीही तयार है, चला आमच्या संग
हा चा, चाला मग
हा चाला, कधी चालत्या हा निघाले कोण लागेल? ती गोबी कोण
ते गोबी लाव न होऊन जाती बॅग बीग भाराात वरलोक तुम्ही
अ बॅग भरल काय मला मला एकटलाच भराय चिक्काय
मंग माझी भरेल मी
काही सहा महिन आधीचेच भरून ठेवल का?
मग बॅग म्हणजे जायची गावाची भरलच बॅग आहे. नाही नाही काढली तच नाहीधी आता जा निघायचो का तवाला की उसलाची न्यायची
हम बरं बाई मग अरे ज काम आवरत. करून ठेली माझस जावा माझसूनयला वाटलं मण बांगडी म्हत.
तरी आता पान कपडे आहे का? ता गेले काय काय घ्यायचं काय काय नाही.
हा तुम्हा हा तुम्हाला आला काही पाहाचं. बरं, त्याच्यातलं कई घ्यायचं कामच नई पडत
नाही, त्याच्यात तर कहीच घ्यायचं काम नई, आपण दुसरंच नेलं आणि दुसरंच आणलं
हाव का, अन.. बरं ये मग
तिकडं जायची, तिथं ड्रेस अन् तिथे घेतले, अन् इकडं ती
हा, जमतं ड्रेस घेतलेत तिकडं जायला मता ड्रेस लाग, ड्रेस ची कायच हं ड्रेस िकच फॅशन राहते का आता सांगा बरं.
हो, सारेच घालून राहिले, आपण कोण घेऊ, लाजच
म आता काय सगळ्याच घालीत्यात, त्या त्याच्यात काय? अकीन, अनखीन ये ना ड्रेस न झाक्यात पकेात सळ
हम्. पद्धतशीर राहत, साडीन तरी पोट, पाट दिसती पण ड्रेस न सगळं पद्धतशीर राहत.
काहीतरी वाटलं पाहिजे, आपण पुढरलंय काय?
हहहह. मग आता फिरत गेल फिरूनच यायचं.
ह.
मी बाकी काय चालूय म
बाकी काहीच नाही, फिरायला जायचं ना तेवढंच केलं काम, फि घेऊन आलो आता, तुम्हाला म्हणलं तुमच्या संगत येऊ.
जागा ना, जाऊ ना, जाऊ ना, मी कूटं नाही म्हणू राहिलो. एखाद्याशील चला मग.
आता, आता निघाल पाहिजे भाऊ पंढरपूर पै पई वारीत.
हा पै पै वाारी
मग म एवढी म्हातारी, एवढं म्हातारी झाले तू म,
म ग त्याचा आवावा खतर झाल्यावर काहीच होत नाही, तुमाला सांगता हे अरुणाबाई गेलीऽ
काय ते आता भरलं. त्याचच कर जातं.
चरवून गेली, यानंतरूपरी लग्न आल्यावर करू, ते असं करू, सारं राहिल स बरोबर आहे. जर हातापाया ताकत तवरच
आपल्याला थोडी कोणी,, कोणी थोडी नेणार य दुसरंऽ
अ तेच ना,, आपल्याला आपल्याला माच त्याची ना कोणनाऽ
मग, जवर हातपाय चालत तवर लोकच, जवर लोक हात पय चालत तर लोकच देऊऽ
हा,
जवर आात पय चाला तवर देवऽ
याच तर आहेच ना, म आत प लाता वच का होतऽ
आतच, आतातच आपण मातारे मापेक्ष मातर उन रायलोऽ
ह् बई, म्हातारे बरे, आपल्या अंनखीन म्हातारले कडक हेऽ
मग,
तू स,, हा खरंच येई, त्या मानान ना आपल्या मतऽ सर एवढ्या कडक एऽ
मातार कडकीे म्हणजेऽ ह्के, कामाला लावा मागा याच राम नाही आपण म्हणतो नको उभ्या आजलेत हात दु कुरायला आणले पायरी करायला.
आमची मतारी तरण त्या श यालालागी अशी डग म्हणत.
हो ना. . क दररोज जाऊ ख असला त बरे या आपोण.
हा भाई खरंच ना आ असं आहे जे जीवाला असं बरंच नाही वाटत नाही. म्हज सर तशी काम झालं ना मी पार्लागे अस होतो.
कून म्हणजे याच वाटटलं की करूच नाही काही.
आमच न तरी किती कामाला बी अ् आमच न तरी पण एवढ. भ आमच्या ना तरी घरच्या माळ्यातला विसत कध.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
हा अ बारक सामग्रील नाम तिनयतन कामला कामलाला वरतात.
तार. अंग वररूनच घेते ब साराच. म्हण केेलं जाांलं. दुसरं कोण व तस करा लाते. . हॅलो. हॅलो. हॅलो जातलाू ना. हरयच. काय झा काय झालं कानून.
हा ये सा साक्षी मधच चालू केला फोन. म पहिला मग. आताी तर आला ना आता साक्षीचा म्हणटलं काय आता य बी कट होतो काय काणू आता.
हा ते म मध्ये चालू आता.
मग तेऊन जाताना रंगवत नाही ना मग पाहिजे तेवढी शगत.
बर मग आई कुठे आहे मग तुमच्या.
य कायले आम ल एकित्र हम्. त उद्या नाही येत परवा.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
हम्म येणारे आजच फोन केला तर ते मतदान सा. कागदायसाठी तर येणार आता उद्या येत नाही त परवा येते.
पलागर ना.
हा.
करू करून घ्या मला उरल बे. गोबी.
होव का. खिश्याात यदा फोन.
मग आता अस ज र कंपल सापडला. आपल्याला आता काही पायाच काम नाही आहे.
पण कामातच राम. दी कामातच आहे ना सगळं कामातच आहे.
तेवढंच देवाच पुण्य भेटल ना आपल्याला.
हाव कामताचे.
मग ते दव. म्हणतो काय माझ्या जवळ जसा तपत्कार मगच मी तुम्हाला पाव. बन.
म्म नाही नाही सगळं याच्यातूनच.
म का कामात कामन रामात राम काहीतरी का. कस
हाव. पहिले नाही नाही लै वान होणार ये काम तुमच आज लई दनाआट लागेल ये तुम्ही कामाला.
हो एक तर ऊघडावा आहे ते लावाचे इतकं भारी चाललं ना ते ड्रॉप पण
नाही नाही लगे कामाच वाध नाही आज उघड सापडलं तुम्हाला आज बरोबर तुम्ही ह सगळं राहेल सेल काम
नाही हो माय राहाल सय काहीच नाही याच किती का सोपं चाललं तर पटपाट लावून घ्याव पुढ
सोप चाललं
उघडावा ये तर तेवढच फरक पडतो वरून चिडचिडचिडचिड
वल्ल्याच जरा ते होतन आणि ते हाताला चिटकताच ये ते ते लई राडा होतो मग.
मी एक जाईण आता त्या कोपऱ्यात एक जणी या कोपऱ्यात कस जमान आता ते मग पहिले तरी निघणं नामा जवळ पटपाट दोघी दोघी लावून घेतो त्या आता त्या कोपऱ्यात मी या कोपऱ्यात
कॉल उचलस तवर का हम् जाऊनद्या तेवढी बरोबरी कराय
बरोबर का नाही सारखं लावाचं काम राहतन ते त्याला काय बरोबर येईन ती
नाही पण आता कॉल ठेवल्यावर होईन थोडा फार मग आता काय त्याला इलाज नाही आणि हे बी तर कामच हे ना
मग काम चालूच ये
मंग हे तर मेन काम ये ना
मेन कायला आपण दुसर्या कामच नाही करु रायलो
पण मग काही ना काही कायला संधी वाय
हा ते आहे
म
कोण
येऊ राहिलं ना चान्स लोक ऑनलाईन काम करते हे ऑनलाईनच समजायचं म
झाले आता काही नाही ना हे बसून थोडी करु रायलो आपूण आपलं घरचं काम किती चालू अरे काम काम ब करून टेन तेवढं नहि बाई एवढा आता, ते कोणाला रिकाम पन ये ते गावात उभं राहायालाच रिकाम पण नाहीये.
लोकाला फॉर्म भरायला जाया लागत, सह्या करायला जाया लागत आपल्या ला घर बसल्या येऊ राहीलं ना.
गावात जायला रि कंपनी नाही, एवढं गावात लोकं नंबरा लावून बसेल तिथं. आणि आम्ही हे हे काम आवरून घेऊ र